हॅलो नम अयते आयकाला हो येतंय येतय बोला बोला
काय चालू बरे
हो मजा आहेत म आता काय दुपारचा वेळ जरा मिळतो ना
जेवण झालं
हो जेवण झालं
हम्म हम्म दुपारचा वेळ आरामाचा का
आरामाचा म्हणजे असतो थोडा वेळ एकदा दीड तास वगैरे असतो आराम ह हो आपल्यासाठी खास
खास आपल्यासाठी नाही तर दिवसभर आहेच प्रत्येकांसाठी जगायचं का
कोणासाठी कोणासाठी म्हणजे आता आपल्या घरातल्यांसाठी ह्याची वेळ सांभाळ वेळ सांभाळ सगळं चालूच आहे
हो म्हणजे काही असत थडं आणि असं आपलं बोललं का असं मस्त फ्रेश वाटतं ना मग लगेच कामाला उरूप येतं
हो मग काय आणि मग असं वाटतं की रात्री पण थोडा वेळ बोलायचं आहे आपल्याला त्यामुळे आपण काम पटपट उरकून लगेच येतो बोलायला
हा आणि किती काम करून किती फास्ट करू आणि किती लवकर करूनण कोणाशी बोलू फोनवर अ उत्सुकता निर्भर झाली गरज आहे
निर्माण झाली खरच बरोबर आहे हो ना हो ना
हम्म बाकी कायत तुमचा
बट क चालू आहे चालू आहे काम मग सध्या घरातली शिवणकाम वगैरे करते थोडं आहे चालू
अच्छा शिवणकाम चालू
होय होय होय हो सगळं सगळं हो हो होऊट बॅग्स वगैरे सगळं हो हो
हो ना म्हणजे त्याच्यात पण तुमचा
हो क्लासेस पण असतात चालू
क्लासेस कसले घेतात
हे शिवण क्लास बॅक क्लासय होय होय
हम्म
होऊन आहे ना तुमच्याकडे पण आता
हो ऊन खूप कडक पडले
हो ना तेच
खूप कडकून पडलेय हो म बाकी काय म्हणत अजून
अजून काय नाही अजून ठीक चाललंय आपण रुटीन बसेल आता पंधरा तारखेनंतर हम्म
चालू झाल्यानंतर
हो स्कूल चालू होतील जरा
अ बाकी काय आवडतं तुम्हाला हॉबीज काय तुमच्या
ह फिरणं आवडतं
ते तर सगळ्यांनाच म्हहिजे नाही का
ते तर सगळ्यांना आवडतं होयय आणि गप्पा मारण हे पण आवडतं
गप्पा मारण किती मारू काय काय काय सांगू किती किती बोलू
हो किती किती बोलू जीवातले णी असतात एक दोघी त्यांच्याशी बोलायचं
हा त्यांच्याशी गप्पा मारायचं हम्म
का बोलल्यामुळे मन पण हलकव होतो
हो आणि घरामध्ये कस होऊन जातो आपण एवढं मुलांशी काय बोलणार च्याबद् मिर सकाळी मग संध्याकाळी येणार
हो ना
ट शरीर सीज अ भाावाचे
जीवाबाबाची मैत्रिणच हो ना वेळ काढून अगदी बोलतो आपण त्याच्याशी
हो नाहीतर अशी मुख्य धरूनच आपण दिवसभर काम करत
हो दिवसभर काय काम तसच करत असतो
हा मगय तर बाकीे काय म्हणता आवाज येतोय
महिलांना तेवढी शक्ती देवानी दिलेली आहे म्हणून आपण एवढी काम करतो ना
हो महिलांमध्ये खूप सण शकते
तिकडे बघ म्हणजे सगळंच मुलां ं बघायला एकीकडे स्वयंपाकाचं बघायचं परत काय भाजी करायची हा प्रश्न असतो
ह ती उठली का सकाळी तिचे प्रश्नचिन्ह प्रत्येक गोष्टीच
होय होय होय आणि तू ह्याला एक आवडत तर त्याला दुसरं आवडतं असं असतं
हो प्रत्येकांचे नक झेलत राहायचे
हो मग काय
नवीन नवीन काहीतरी करत राहायचं वर्तन त्याच्यात पिन रोजच हम्म
साफसफाई घरातली स्वच्छता बघायची
हो मग खूप हम्म
भाजीची भाज्या निवडून ठेवायच्या खूपच काम म्हणजे त्याला
हो खरंच ना आणि ते फक्त एक बाईच करू शकत ग
हो साधं जरी आपण बसल असलो ना तरी आपणला आपल्याच्या डोक्यात असतं ना की आता हे करायच हा उठल्यावर ते करायचे
हो खरंच
आपण त्या घराभोवती फिरत असतो सतत मन आपलं
हो खरंच आहे उठल्यापासून संध्याकाळी झोपायपर्यंत त कित्यती गोष्टीच टेन्शन असत चालू असतं
आणि किती गोष्टी आपण करतो त्या पटपट पटपट हो ते ती कला देवा आप दिलेली आहे हो
हो ती बाईमध्येच ये तेच म्हणत होते ती फक्त बाईमध्येच ये सनशक्तबाई मध्येच आहे अ
हो कशालाही तोंड देणं ह तेच तेच
बाकी फिरायला कुठे आवडतं काय
आवडतं फिरायला कोकणात वगैरे आवडतं कोकणच आमचं गाव म्हणजे आम्ही तिकडेच पण आम्हाला आवडतो को कोण आवडतं
हो ना भारी पण कोकणात फिरण्यासारखं आहे खूप छान आहे
खूपच छान आहे खूपच छान आहे.
आंबे वगैरे खूप असतील तिकडे आहे ना.
आंबे वगैरे खूप असतात गोवा कोकण किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग मालवण हे खूप छान आहेत गावं सगळी
सगळे छान आहे.
हो सगळे छान आम मही लहानपणी पण असं म्हणजे ट्र्रीपला वगैरे जायचो. ट्रिप ट्रिपला वगैरे गेलेले आहोतच लहानपणी
अच्छा.
हो पण असं पण फिरायला बरं वाटत शांत आणि हे छान वाटतं.
खरंच छान वाटतं.
हो ना. आता भरपूर गर्दी असते ट्रिप वगैरे भरपूर आलेल्या असतात तिकडे आता
समुद्र वगैरे जवळ असेल का हो तिकडे तुम्हालाग.
स वगैरे जवळ आहे हो समुद्र वगैरे जवळ कोकणात तसं लोकांना समुद्र वगैरे जवळ
ल बर. पूर्वेळेस
हो आम्ही भरपूर वेळा जातो होय होय. रत्नागिरी वगैरे समुद्रकिनारी किंवा बीचवर खूप वेळा म्हणजे अलिबाग किंवा रत्नागिरी किंवा गुहागर इकडे बीच आहेत ना भरपूर
हो गोवा घरला मी गेलेली मागच्या वर्षी खूप छान वर्गतो
हो खूप छान आहे खूप छान आहे काय काय बीट असे असे कोणाला माहिित नसणारे आहेत त्याच्यामुळे ते स्वच्छ आहेत तिकडे
हो गुहागरचं पण स्वच्छ आहे पाणीवर का?
ह आणि बीच पण असं म्हणजे कचरा वगैरे नसतो किंवा हे आणि लोक आधी म्हणते आधी तुम्ही फिरायला येतता तर तिे तुम्ही कचरा कसा टाकता तुम्ही तुमच्या पिशवीत आणाय. ना घरी घरी आणून डस्टबिन मध्ये टाकायचं ना. खूप खूप खूपच म्हणजे असं तिथे असं घाण करतात काय काय ठिकाणी तर खूपच लोक चॉकलेटचे कागद म्हणा. अ शेंगदाण्याच्या पुड्यांचे कागद इतके इतके टाकलेले असतात किनारी समुद्राच्या
बरोबर आहे ना.
म्हणजे ते बरोबर आहे ना खरं ह.
आणि म्हणजे आपल्या हा गुहाघरचा बीच बघितला आणि मी दमनच पण बघितलं होता. त्या मागच्या वर्षी गेलेली पण पण मग ते पाणी तर म्हणजे असं नाही का गडूळ पाणी एकदम स्वच्छ नाही. त्या आपण नाही जाऊ शकत आ खूपचम्म हा तस गुहागरचा खूप छान होता.
हा गुड गुहागरच चांगलं आहे हो हो हो.
हो खूप स्वच्छ पाणी होत हम्म. आंबे आंबे वगैरे तर कोकणातच छान मिळतात हो हापूस
कोकणातच छान मिळतात हो ना. बरोबर आहे आता काय हल्ली सगळीकडे अ ऑनलाईन मुळे पेट्या जातातच त्याच्यामुळे काय आता सगळीकडे आहे ऑनलाईन आता भरपूर झालंय ना?
हो ऑनलाईन आपण मागवू शकतो ना?
हो आपण मागवू शकतो तेच तेच खूप छान झालं. ते म्हणजे काय काय गोष्टी चांगल्या आहेत फोनमुळे काय काय गोष्टी हे आहेत पण खूप म्हणजे ऑनलाईन आता घर बसल्या सगळं मिळतंय.
हो मग दूध जरी संपलं तरी घरी येतं आपलं
हो आता तेच ना हो ना एक ए चांगलं आहे ह पण हे म्हणजे की आता कोण म्हातारी माणसं समजा एक घरी राहतात किंवा काय तर ते ऑनलाईन पटकन मागवलं बाबा काय खायचं असलं तर मग त्यांची पण सोय होऊन गेली ना आता
हो खरंच ना खरंच ये.
आणि मी खातोय असं होतं.
हा आधी हा जे नुसते वयस्कर ज्यांना मुलं वगैरे राहणारे अस त्यांना खूप छान सुविधा झाली नाही काय लगेच घरी येतं.
ज्यांची मुलं अमेरिकेत आहेत.
हम्म त्यांना तर खूप फायदेशीर झालं खरे
त्यांना तो खूपच फायदेशीर कारण पैसा असतो हो माणसाजवळ फक्त करून देणार. कोणी नसत्. ह तेच मग मुलं काय सांगत का जरा आता बाहेर होऊन असं असतं. हो खरं च पैसा काय तिकडून ते पुरवायला तयार असतात त्याच्यामुळे ती सोय छानच छानच आहे म्हणजे आता कि कोणालाही काय लागलं तर आपलं पटकन मागवलं आणि पटकन खाल्लं असं. ते चांगलं आहे आता
कोणाची अपेक्षा बी नाही. कोणी दिल आणि मला हम्म कोणी दिल करून आणि मग मी खाणार.
हो ना हो ना ऑनलाईनच
हम्म
हल्ली आहे आणि आताच्या आत्ताच पिढी तर ऑनलाईन सगळं मागवतात बरं नाही आवडलं तर परत करायची त्यांची अ काय असते सिस्टीम आहे ना ती परत पण घेऊ करू शकतात ते
हा
हो त्याच्यामुळे हल्ली मी तर बघते भरपूर अशी ऑनलाईन ची पार्सल मी बघत असते सारखी येताना की आलं परत नकोय म्हणून परत पाठवलं म्हणजे पैसे पण फुकट जात नाहीत ना काय नाही.
हो हो खरंच आहे ना हम्म हम्म भारी य त खरंच
ह भारी आहे पण ते कसं माणूस अ त्याच्यामुळे कुठे जायला हे झालंय आळशी बनायची ते हे आहे सगळं
हम वेळेची बचत होती पण आळशी बनतो माणूस
एवढं एवढंच एक की जे असे अगदीच ज्यांना जाता येत नाही किंवा त्यांच्यासाठी ही चांगली सोय आहे
हम्म बर आपल्यासाठी नाही हो
हो ना आपले आपण आणि घेत पण नाही हो आपण आपण बघा आपण जाऊन बाहेर हात लावून कपड्याला आपण घेत
बघणार हो बरोबर आहे ना कपडा बघणार मग येेणार
हा आपल्याला ऑनलाईन नाही एवढं म्हणजे मला तरी नाही असं एवढं आवडत
मला पण नाही आवडत हमम् जाऊन आपल्या चॉईस घे ना दुकानात आपल्याला जे आवडतं ते घे ना
ते घेण बरोबर आहे छान वाटलं तुम बोलून झालं ना झाली मला असं वाटत हो हो चाले चालेल ओके ओके